तो कावच
हा येतोय बोला
हा सबमिट करतात ना तुम्ही तो झालेला कॉल
हो हो सबमिट म्हणजे ते केल्याशिवाय पुढच येतच नाही ना कॉल करण्यासाठी हा हा हा बाकी काय म्हणता आणि कसये वातावरण वगैरे काय?
वातावरण काये आज गरमच होतय चांगलं ऊन्हय पडलंय मध्येच थोडस पाऊस पडायला पाहिजे खरं आता.
हाव तुम्हाला जास्त आवड कशात ये? काय बनवायला आवडते असं वैगेरे
काही नाही असंच रोज रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या पदार्थ तुम्ही का तुम्हाला काय आवडतं बनवायला?
म्हणजे आम्ही जेवण वगैरे बनवतो पण असं काहीतरी शिलाई वै वगैरे करता येते का तुम्हाला
हो शिलाई पण येते मला नाआणि येतं ना बाकीचे पण येतात म्हणजे असं
हा म्हणजे म मला कस झालंय म्हणजे मला आता शिवण क्लास करायचय म्हणजे मी कधी अजून शिलाई वगैरे असे हे केलं नाही ना आता घरी बसून तरी काय करणारे
हा हा हा हा
क्लास करायचा असं म्हणते मी तर तर म्हणजे त्याच्यात आता कसं ब्लाऊज वगैरे सगळीकड शिवायला वगैरे दिले तर ते जास्त रेट जास्तचये आपण घरच्या घरी केलं तर बरं पडेल असं वाट
हो हो हो भरपूर रेट वाढलेलेत ना तुमच्याकडे कसे रेट तेच हॅलो हॅलो
ओ
हा म्हटलं तुमच्याकडे कसे रेटेत?
आता साधे म्हणजे? साध्या पण शिवाय असले तर ना शंभर रुपये घेतात साधे म्हणजे अस्तर न घालता
हो हो बरोबर आणि अस्तरचे
अस्तरचे अ दीडशे रुपये घेतात वाटतं
अ म्हणजे कमीत कमी तरी तुमच्याकडं आमच्याकडे दोनशेच्या पुढे आहेत सगळे म्हणजे साधे आस साधे शंभर ये पण अस्तरचे अस अस्तरची स्टार्टिंगच दोनशे पासून पुढे
अस्तर घालून का आप म्हणजे आपलं अस्तर असेल तर
हो आप आपलं नाही म्हणजे अस्तरचे त्यांचेच अस्तर पण दोनशे रुपये आणि सपोज ते नाही का काय प्रिन्सकर्ट वगैरे असेल तर मग साडेतीनशेन चारशेन असेत म्हणजे चांगले चारशे साडेचारशे पर्यंत ब्लाउजची शिलाई तुमच्याकडे कितीय?
हो म्हणजे ते प्रिन्सकट वगैरे तीनशे रुपये घेतात आमच्या इथे
नाही मग आमच्याकडे रेट जास्त तेत बघा
हो म्हणूनच तेच म्हटलं आता मग काही तरी आपण शिकलच पाहिजे काहीतरी हातात काहीतरी बनवता आलं पाहिजे ना आपल्या हातान पण
हो दोन पैसे पण येत राहता आणि कस आहे मुलं स्कूलमध्ये वगैरे जायला लागली की
हो म तेच ना आणि घरी बसून पण कं टाळ येतो कायतरी करत राहिल
हा तस काहीतरी हॉबी पाहिजे. थोडंसं दोन पैसे
हो पण कस होतय आता घरातलं कधी करायचं मुलांना कधी शाळेत सोडायंच आणि क्लास कधी करायचा हे आवर
आणि तुमचे मुलं अजून लहान आहे ना त्याच्यामुळ तुमला ॲजस्टमेंट करावच लागेल. मग काय करायचंय एक एक एखाद मूल छोटं आहे का सगळ्यात?
म्हणजे एकच म लहानचं आहे अंगणवाडीला एकच आहे बाळ हो
मग होईल ना जसं आता सपोज पुढच्या वर्षी गेलं का पहिलीला आ म मग जमेल आता नाहीतर म त तो अंगणवाडीत गेला ना कि त्याच वेळेस जायचं ना तुम्ही
हा आता तेच बघितलं पाहिजे म्हणजे त्याला सोडाय जात ना आपण क्लास करून त्याला परत घेऊन
हा हा हा तसच काहीतरी तसच ऍडजस्टमेंट करायची कारण कस आहे बघा सो थोडा तरी वेळ नाही नाही नाही आणि मुलांना आपण कोणं करू पण शकत नाय. आणि नंतर पण पुढे जाऊन शिक पण झाल्यावर पण तो गेलेला राहिला कि तेवढ्या वेळा तर तुम्हाला शिवून घ्यावा लागत जाईल मग तो करू पण देणार नाही ना मुला करू पण देत नाय.
हो तसच होते पण ते काय सगळ अवघड होतय.
हं तेच ना
हूं बाकी आणि काय
बाकी नाही काही मग काय हेच रोजचच आपलं तुम्ही लग्न आधी नाही का काही क्लासेस
आम्ही क्लासेस काहीच केले नाही कॉलेज केले. लग्न केले झाले दुसरं काहीच केलंच नाही. त्यावेळेस कस अत ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन ला जास्त हे होत ना
हा हा हा
डिग्री असली सगळी म्हणायची हा डिग्री ह्यांच्या कड तस ते आम्ही कोर्स वगैरे अस काहीच केलं नाही त्याच्यामुळे आता वाटत आता ते शिकण्यापेक्षा न काहीतरी कोर्स तेनं काहीतरी केलं अस
हो ना अस टायपिंग कम्प्युटर अस काहीतरी करायला पाहिजे होतं.
ह तेच आता आता वाटतेय आपण का केलं नाही असं
ते असंच असतं त्यावेेळेस आपल्याला कोणी सांगायला नसतं. आणि त्या म्हणजे साईड उलट त्यावेेळेस कॉलेज ला जाऊन साईड बाय साईड दोन्ही झालं असत.
हा तेच ना मग त्यावेेळेस कोण नसतं नंतर म समजते आपल्याला काय कराय पाहिजे होत काय
तेच ना
हूं आता वाटतय आपण काहीतरी केलं पाहिजे होत.
हो आणि काहीतरी करत अस की आपल्याला लगेच म्हणजे कसय आता साईड बाय साईड दोन पैसे पण मिळतात ना ओ दोन्ही पण होतं ना
हो आणि जरा कसं म्हणजे हातात पैसे वगैरे अस ते की जरा म्हणजे बरं वाटतं.
आपल्या आपल्या पैशांचा फरकच असतो माहितीये का?
हो, म्हणजे आपण कुणाला मागू मागाय
ह आता आता आता सपोज मुला-मुलाला सोडायला आणायला गेलं रस्त त्यात काही दिसलं. लगेच आपण आपले पैसे का हा आणि ते काय होतं मग नसले ना मग आ आपल्याला वाटत अरे आपल्याला आहेत आपल्याकडं. पण परत ते विचारतील मिस्टर.
अहो तेच प्रॉब्लेम होतोय म्हणजे कस तरी अस मनाला ते वाईट वाटल्यासारखं होत ते असं
हा मग ते बरे मग शिवन क्लास जरी केला तुम्ही तर तुमचे दोन पैसे स्वतःचे मिळतील ना तुम्हाला किंवा मग पार्लरमध्ये इंटरेस असेल तर पार्लर करून घ्यायचं ना पार्लरचं कसं आहे.
बघू म्हणजे आता चौकशी करूय पार्लरचं वगैरे एवढं काही माहत नाही मला
ह
हम
नाही तस नाही इंटरे इंट ट्रेस कशात जास्त आहे तुम्हाला पार्लरमध्ये कि शिवणकाम मध्ये
म्हणजे आता शिवण क्लास म्हणजे मला असं अ करावं वाटतय मनातून
आ म जाउदे ज्याचं इंट्रेसेना तेच करा. कसंय सध्या ना सध्या ना म्हणजे पार्लरमध्येध्ये पण खूप पैसे ते आणि शिवणकामात पण हो पार्लरमध्येध्ये मी बघितलं ना आता खूप चांगली कमाईये इथे म आमच्या इथले म्हणजे चांगले शिकलेल्या मुली पार्लरस करताना
हो आणि ते कसं त्यांचं म्हणजे असं पार्लर वगैरे तेन असतं मग पण असं व्यवस्थित आपण टापटीप राहू शकतोय तिथं पार्लर वगैरे असत ते आपण
हम्म
तुम्हाला काय आवडतंय मग करायला?
मला काय नाही मी ना म्हणजे तसं शिवणकाम पण करती. आणि हा म्हणजे असंच वाटतं का लहान मुलांचे ड्रेस वगैरे शिवणं अस.
हा हा हा.
हा छोटी - छोटी. मग हम्म बाकी काही किरकोळ कारकोळ असतचं शिवायचं.
चांगलंय आपल्याला म्हणजे आवडतंय जे आपण करतो त्याच्यातच समाधान आपल्याला वाटतं.
हो तेच
हा हा
हम्म
बाकी आणि काय?
बाकी काही नाही मग बाकी काय आपलं रोजचच.
हा हा.
सध्या पावसाची वाट पाण चालूय बाकी काय तुमचं वाळवन वगै ते झालं का करून?
हो ते झाले की उन्ह सगळे उन्हाळ पदार्थ केले. बनवली.
काय काय बनवलं.
ते सालपापडे बनवली, शेव बनवली, अ बटाट्याचे वेपर्स बनवले. पापड बनवले हो. आता गावी होते ना तिकड ते सासूबाई आणि मी दोघींनी मिळून बनवलेय तिकडे जाऊन. गावी. हो.
शेव म्हणजे कसली असते शेव?
अ आपण पा सालपापडे असते ना ते त्याचच पीठ असतं.
म्हणजे मला नाही कळाल सालपापडी, आमच्याकडे वेगळ नाव असल त्याला काही.
हा वेगळं काहीतरी म्हणतात, ते आमच्या इकडे ते सालपापडी म्हणतात ते, तळून खातात. तेच ना पापडे, एवढे गोल असत बघा ते.
वेफर्सच का?
अ म्हणजे तांदळाचे पापड असतात बघा.
तांदळाचे असतात का?
हो.
ह ह ह म्हणजे आणि म्हणजे काय तांदूळच आणि अजून काय असतं का?
अ त्याच्यात तांदूळच असतात म्हणजे दोन तीन दिवस ते भिजत घालतात, तांदूळ आधी. ते भिज जवून झाल्यानंतर ते उन्हात वाळवतात तो अ एक- दोन दिवस. ते वाळवून आणल्यानंतर अ ते म्हणजे चक्कीवरून दळून आणतात दळून आणल्यानंतर ते अ शेवसाठी पाहिजे असेल तर आपल्याला ते उकड काढावी लागते पिठाची.
हो ना
हो त्याच्या जी र मीठ घालून आप आपल्याला तिखट पाहिजे असलं तर मिरची वगैरे अअ लसून मिक्सरला लावून आपण त्याच्यात बारीक करून टाकू शकतो त्या पीठामध्ये
हम्म
आणि त्याच्यानंतर आपण प कागदावर ते साच्या अस तो त्याचा शेवाचा
हा
ते गाळलं जात. आमच्याकड अस बनवतात तुमच्याकड काहीतरी वेगळं म्हणत असतील ते
हूं नाहीेये आमच्याकडे वेगळे पदार्थच वेगळे वेगळे येतात.
हा काय काय बनवताय उन्हात उन्हाळी पदार्थांमध्ये
हे तांदळाच तुम्ही म्हटलं पण तसं नाही आमच असं खिशी घेऊन बनवतात. तांदूळ दळून आणता हा नाग नागलीची कसे पापड बनवतो आपण तसेच तांदाळाची बनवतात नागली नागलीची जशी बनवतात ना किशी घेऊन
हा
हा तसे तांदळाचे बनवतात नागलीचे आणि अजून बाकीचे पण बरेच का म्हणजे वेफर्स वगैरे
हा हा वडे कसले असतात ते सांडगे का ते तिखट
हा तिखट तिखट वडे
हा हा हा ते आमच्या इकड त्येला अ हे म्हणतात ते काय म्हणतात सांडगे म्हणतात आमच्यात
हो हो हो हा तुम्ही सांडगे करत असेल हा हा आपण पुढच्या पुढच्या कॉलवर हे करू
हा चालेल ठेवते मी हा